हॅलो.
हा बोला ना.
आता माझा हे पांचवा दहा महिन्यात आता हा माझा तिसरा कॉल आहे अजून दोन कॉल केले ना तर मी मला आनी नेक्स्ट आणि कॉलचाच टास्क येणार काय.
हो हो म्हणजे हाच टास्कमध्ये तुम्हाला कॉल वाढत जातील कारण कॉल? बघा म्हणजे असं काही सांगता नाही येत आता कारण पहिला असं होत होत. आता कारण हा माझा. पण मी तुम्हाला जर परत कॉल केला ना माझा पण लास्ट कॉल असेल म्हणजे. बहुतेक असं मला वाटतय मग काय माहिती परत वाढतोय की काय माहिती. हा जर तुमचे टास्क वाढले ना तर मी तुम्हाला एक नंबर देतो. त्याच्यावर तुम्ही पाच करा आणि त्या व्यक्तीला पाच करू दे म्हणजे तुमचं पण काम होईल आणि तिचं पण काम होईल.
गर्ल आह काय?
गर्ल आहे गर्ल मुलगीच आहे ‌.
अं हा म्हणजे तुमच्या रिलेटिव्हज मधले ये का?
नाय नाय माझ्या रिलेटिव्हज मध्ये नाय ये अशीच फोनवरती ओळख झाली आमची टास्क करताना.
हा हा
म्हणजे तिनं हे ऍप डिलीट केलं होतं पूर्णपणे तर मी तिला कॉल केल्यानंतर मग तिनी इन्स्टॉल केलं मग तिनी ऍप ओपन केलं, मग तिला मी कॉल केला मग तिने टास्क केला. म्हणजे आता तिजे एक दहा वगैरे टास्क झाले असतील. आणि तिला मग परत पाच टास्क आले असं झालं.
हा हां तुम्ही असं एका टास्कमध्ये पाच कॉल आहेत ना तर पाची कॉल एकाच व्यक्तीला लावला.
असं पण चालतं आणि किंवा मग दुसऱ्या व्यक्तीला पण चालतं पण इतके कॉल शोधायचं कुठ ठे मग असं होतं ना
हा हो
हा तेच मग काय?
मी तुम्हानां तुमचा हा लास्ट कॉल आता एका टास्कचा आता मी तो तुम्ही केलता तो
तो तुम्हाला करणार न हो
हा हां हां मी यानंतर तुम्हाला अजून एक कॉल करतो का
हा
म्हणजे हा कॉल झाला ना, तर मी तुम्हाला अजून एक कॉल करतो.
हा कॉल झाला की, काय करता तुम्ही?
अजून एक कॉल करतो तुम्हाला म्हणलं.
हा मी पण एक तुम्हाला कॉल करते. म्हणजे मला पण तो टास्क होईल ना तुम्ही मला अजून पाच कॉल केले तरी पण चालतील.
हा हा
हा आणि
मी तुमच्या बहिणीलाही कॉल केला होता. कारण मला एक दोनच कॉल करायचे होते ना, तर त्या कुठे बाहेर गेल्यात त्यामुळे मी मग परत तुम्हाला म्हणलं ट्राय करून बघते.
म हा
हा त तो मी तुमच्या दोघींपैकी कुणाला बघितलय हे काय मला आठवत नाय. पण बहुतेक मी तुम्हालाच बघितलं असावं.
अ मलाच बघितला असणा
तुझी बहीण लहान असेल ना
हा ती लहान हाय दोन वर्षांनी
ह ह म ती दिसायला मम्मी सारखी दिसते का?
दिसायला नाय नाय ती जरा दिसायला बारीक आय.
हा हा
तिझा चेहरा जरा वेगळा आय.
अच्छा
हा, आमच्या मम्मीला तुम्ही पाहिलाय.
हा पाहिलय ना थोडीशी तब्येत होती. आणि गोल चेहरा होता ना उंची कमी
हा एकदम गोरीये.
हा
हम्म, तुमची मम्मी बा''--'' तुमची मम्मी बारीक आहे कुरवे कीस होते ना.
नाही नाही कुरळे असे नव्हते पण असं ति जे असे पुढचे केस असे थोडेसे फिरलेले होते असे.
हम, मला जरा थोडं थोडं म्हणजे हठवतंय. आता एवढ्या वर्षात आम्ही तिकड शिफ्ट झालतो ना. तेवढं काय करता लक्षातच नाही.
हा,
आता ते परीट एक माहित आहे. त्याच्या शेजारचे मिरजकर एक माहित आहे. त्याच्या समोरचे. ते सलाते एक माहत आहेत.
हा,
आणि ते आतालममा. त अल्म त्यांनी एक माहिती.
ना तिथंच आहे ते पण मा''--''
हा आमिना आमिना माझी काकीची भईन.
हा तेच की,
आणि मग.
त्याला लागून ती देववाली मावशी होती. ना त्यांच्यात एक मुलगी होती बग कुरळ्या केसां.
ते तच्या शेजारी तुम्ही होता पण तुमचा तेवढा कॉन्टॅक्ट. अ कमी होता ना त्यामुळे एवढंच चेहरे हटवतच नाही.
हा ते ग
ते मिरजकर कशे मा माझ्या वर्गात होती त्यामुळ त्यांचं. अ कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ग. सेजल होती सेजल नव्हती सोडा.
''हां''
पण ती.
नाही एकदा शेजेल सोबत तू आली होतीस ना गल्लीत तवा मी तुला भवतेक बघितलय.
हंम, खूप वर्ष झालं त्याला येऊन आता. तू तिथं को त्यांच्या घरात कोनाचा तर बड्डे होता तर. ती सोबत मला घेतलेली होती.
हा,
हो खूप वर्ष झालं आता त्याला.
तिच्या भावाचा असेल त्या समोरचा. तिचे पण काका वारले आता म्हणजे त्या श्रुतीचे वडील.
हा हो माहितीय कि ते ते स्टे''--'' टसला लावलेली ती त्यामुळ मी ते मला कळलं.
हॅलो,
हॅलो हां हॅलो,
ते मग तुला जेना वगैरे असं माहिती असतील सगळे ना.
हो जेना माहितेय की,
हा तिचं पण लग्न झालय आता.
अच्छाछा तुमच्या त्याच गल्लीत. त्या पाटलांच्या पोरग्यानं त्या आमच्या गल्लीत पोरगी पोरगीसोबत लग्न केलंय बघा.
पाटलाची पोरगी.
पाटलांचा पोरगा.
तुमची गल्ली कुठं आली.
नाही नाही आमची गल्ली म्हणजे एसी कॉलेजची गल्ली ओ
हा हा पाटलांच कोण ग ते ऋतिक हॉटेलवालं
ते गाई म्हशींच्या समोरच पाटील वाढत बहुतेक ती गाई म्हशीनवाली माव मावशी होती माहितीे काय
नाही तेवढ्या एरियामध्ये कुठे पुढे
फिल्म मिरजकरांच घर होतं कनी त्याच्या पण पुढं थोडं
तो तो हा ते पाटील होय मग त्यांच अरेंज मॅरेज आहे ना
मला एक्झॅक्ट नाव माहित नाही त्या पोरग्याचं पण त्याज ना त्या आमच्या गल्लीतल्या पोरगी सोबत तेज लग्न झालय
हा पण ते अरेंज मॅरेजच आहे ना
नाही नाही लव मॅरेज आहे त्यानच
लव मॅरेज हा ते पुण्याला असतात ना आता आता आता बाळ झालंय बघ तिला आता बाळ झालंय ना तिला एक मुलगी झाली ना
ठीक आहे ते मला माहित नाही पण मी लग्नाच्या आदुगर ना तिला बघायचो ना आता तर मी खूप दिवस झाल बघून तिला त्यामुळे तूम्हाला माहिती काय म्हणून मी विचारलो
लग्न झालं हे माहीत आहे मला ते दोघं पण भाऊ भाऊ सरस्वती हायस्कूल ला होते ना शाळेला
हा हा
हा तिचा बारका भाऊ पर प्रशांत तो
टो न केलाय काय काय तेवढं काय तुझं नावच आठवणं झालं आता मला पण
भवतेक प्रथमेश काय ओंकार आहे त्याचं नाव
त्यांच्याच झालय कोणाच्यात तर मला वाटलं तुम्हाला माहित आहे काय
नाही माहिती आहे ना मला त्याचं लग्न झालंय ते
हम्म हम् हम्
आता मुलगी पण झाली आहे त्याला म्हणजे त्यांना
हो का मुलीगी झाली का
हो
तुम्हाला एकच मुलगी आहे का
हो हो मला एकच मुलगी आहे मी आता गेले होते तुमचे काका वारले ना त्यावेेळेस मी होते इचरगंजीमध्ये
हो का
हा
तेव्हा मी पण तिथेच होते
पण काही बाहेर म्हणजे आलो नाही त्यामुळे काय नसेल तुम्हाला माहिती नाही तर लग्न झाल्यानंतर असं काही बाहेर वगैरे येत नाही ना
हा हो आता तुमची मम्मी तिथंच राहते का वेगळीकडं
नाही नाही तिथेच राहतो तिथं आमचं स्वतःच घर अस असल्यामुळे तिथंच राहतो आम्ही
ह हा हा तुमच्या भावाचं लग्न झालं का हो
झालं ना
तुमचा भाऊ मोठा हा तेच कि तुमचा भाऊ मोठा मग तुम्ही त्या आणि तुमची मग बहीण.
हा हो हो मी रुपाली आणि ती रीपाली.
हा ही दिपाली एवढी लहान होती.
कुठ काय.
म्हणजे तुमची बहीणी इतकी लहान आहे तुमच्यासोबतच दिसायची म्हणून.
हा ती माझ्यापेक्षा दोन तीन वर्षां लहान आहे.
तीन वर्षांनी.
हम्म ते अनुराधा वगैरे होते ना.
हां हां.
त्यांच्या तुमच्या बरोबरचीच आहे मी तुमच्याविषयी मी मोठी होतो जरा.
हा तीच म्हणायली.
हा मी आणि ती माया आणि जुहे नाना
हा.
ते आम्ही एका याच्या होतो म्हणजे जुहे ना आमच्यापेक्षा पण मोठे आहे दोन वर्षांने.
हा.
हा पण तुमच्यापेक्षी एक दोन वर्ष ना मोठीच आहे.
आता तुमच्या बहिणीचं पण लास्ट इयर झालं का.
नाही माझ्या बहिणीने ग्रॅज्युएशन केलं म्हणजे. अ एम कॉम बॉम बीकॉम करून परत हे केलं एम बी ए केलं आणि. तर ती जॉब करते मुंबईला मॅनेजर.
कुठं पुण्यात का?
नाही मुंबईमध्ये.
मुंबईला. हा मुंबईलाच राहते का? हॅलो मुंबईलाच राहते का ती?
मुंबईलाच राहते. बेस्ट म्हणजे ते सगळे मॅनेजर मॅनेजर मुली मिळून रूम करून राहतात ना ते.
हा हा हा हा एम. बी. ए. कुठल्या कॉलेज मधून केली ती?
बीकेटी मधून केली त्यानी.
डीकटी मधून का किती फी किती फी घेतली तिला.
तिचं प्रत्येक वर्षी होते एक साठ साठ हजार होत होत म्हणजे सगळा मिळून खर्च एक लाख. पर्यंत जात होत.
एक लाख पर्यंत का म्हणजे वर्षाचा एक लाख वर्षाचा एक दोन वर्ष असतं.
हा हो.
जम्प कॅम्पस मधून मिळाला का तीन तिन सेपरेट असाय.
नाही नाही कॅम्पस. मधून तिन सिलेक्ट केला होता पण तिला तो नकोय ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यस. तरत होती सात आठ वर्ष. पण ते पोर्शन बदललं ना चार वर्षापूर्वी.
हं.
त्यामुळे ते तिनं सोडून मग एम. बी. ए. केल. केली आणि मग आता जॉबला ते गेले हे पण तिचं चालू आहे म्हणजे. काहीतरी दुसरं प्लॅनिंग तिचं चालू आहेस. आभ्यास पण करते. पण जॉबचं पण दुसऱ्या कोणत्या तरी विषयामध्ये काय करता येईल का असं बघत तिला म्हणजे जी जिथं जॉब. करते ते तिला.
आता तिच्या आता केनी किती वर्ष झालं जॉब करायला.
आत्ता एक वर्ष तिला होईल अजून एक दोन महिन्याने.
कारण ह्याच मध्ये तिच परीक्षा वगैरे देऊन ती एका महिन्यानंतर गेलती ना.
हां हां तुमच्या हम्म हम्म तुमच्या भावाचं लग्न कधी झालं?
माझ्या भावाच्या लग्नाला एक वर्ष झालं.
हां हां आणि तुमच्या?
माझ्या लग्नाला चार वर्षे झाले.
अं हां हां हां म्हणजे तुमचं पहिलं आहे.
आत्ता अक अकरा मिनिटं झालेत तुला मी कॉल करू तुला?
हां चालतं की.
हां चालेल.